हॅलो काय नाही आता झोपायचं
नाही तबेत आवाज आला नाही ऐकायला आत्ताचा आवाजे ना कला ह बोलच ह ये ब बोोल हा
तब्येत त्यां ठीकय काय
ह हय ठीिकक
मग जेवण कायचं होत
जे बरोबर
पाऊस पाणी कसं काय
हम्म पाऊस पणे आहे तुम्ही क येणार आहे सर
आम्ही आता पाऊस आमच्या इकडे जरा पुूर आलाय
हम्
पूर जरा असं जाऊ दे हा मध्ये आठ दिवस किती पावसाने धुमाकूळ घातला
परीणार रस
तुम्ही काय एम पी ला जाणार आहे म्हणे
होय हं
एमपी मध्ये कुठं किती किलोमीटर आहे रेल्वे स्टेशन पासून तुमचं ते लोकेशन
माहित नाही
माहित नाही जाणार आहे स का नाही य तर फिक्स आहे का नाही
जानर आहेची
मग
बकापोशून च सुडून
चालते निवनत त
हम्म
हम तुम्ही मपर् कितना नाही देवास क ते अंतर आहे कुठं हा तिकडं पाऊस भरपूर असते ना
जायचंला बघायचं
म्हणजे तुम्ही जाणार नाहीचही फिक्स
बरं तस समजा
होय ववा वा
काय बाळ
फिलहल नाही
फिल्ल्हाल मच काय. फिलल लो म्हणजे काय असते.
हात आली आत मग.
हो काय.
कशा सांगून ठेवालायचा मग सगळ्यांना. चाळीस टक्के पकार वाटणार.
जाणार आहे तर ह
म जाणार आहेचं की खर तुम्ही अजून लोकेशन बघाय नसा काय नाहीसा. कशावर न ठरवायचं कि जाणार जायचं हे. हम्म कंपनी कुठं पण न होती मग जाण
जाय पाहिजे की.
ह त कसं कुठलं आलं.
गरिला जाय म्हटत तसं.
नोकरी किती टक्के सेफ आहे किती टक्के आपण कुठ ट चाललू आहे एरिया कसा आहे लोकेशन कसं आहे.
नोकरी करतोय सेफ कशाला कंपनी पगार देते काी मला. कंपनीकड सेफ काय असजे.
होत कंपनी आम्ही बघितलेला डोळ्यासमोर. तुमच्या म्हणून तुम्हाला माहित आहे ते सेफ आहे म्हणून पंधरा वर्ष तुम्ही काढली. तस थोडी नाय तिकडं. तिथं मग काय.
काय? जेवण खाण्या पाण्या सगळं बरोबर वेळ आहे तिथं. कंपनी तिथे जाऊन आम्हाला सुरुवातच करायची आहे. आमचीच कंपनी आहे तिकं.
तुमची हायकी
कंपनी दुसऱ्या कंपनीत नवीन जॉईनंग करायचं असत थोडे म आमची कंपनी कामाची प कामाची पद्धत आता तिकडचे लोक येऊन इथे ट्रेनिंग आलेत. आमच्याकडनं मग. मग ट्रेनिंग घ्याल्यात म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा प्लसच आहे ना. तिथे गेल्यावर आमच्यावर प्रेशर कोण.
म आता तुम्हाला हिंदी परफेक्ट शिकायला पाहिजे कि ओ. त्या माणसांना हिंदी मध्ये बोलायचं म्हटल्यावर. तिथ थोडी ना मराठी माणसं राहणारे.
आपली संस्कृती एम पी ची संस्कृती एकच आहे. हिंदी येतेच काय आपला हिंदी इंग्लिश.
महाराष्ट्र सोडलं तर मराठी नाहीये.
हो का.
हम्म.
निगेटिव्ह करलेस का मला.
नाही नाही निगेटिव्ह कशाला करू.
मग.
पॉझिटिव करालोय. पण घ्या जेवढा वेळ आहे तो पण परफेक्ट आहे.
काय? कमी पडणार तुम्हाला.
आम्हाला आम्हाला कशाल काय कमी पडतं.
सगळं व्यवस्थित सेटअप लावून जातो की.
कशाचा सेटअप लावून जाणार आहेस. हम
गाडीत पेट्रोल घालून देऊन जाउ.
त्यात तीन महिन्याच पेट्रोल बसल एवढं काय टॉकी एवढी काय मोठी नाही आहे पेट्रोलची आमची.
तूच शाळेचं काय सगळं आणून देऊन जातो.
तुला काय काय पाहिजे? काय काय पाहिजे तुला ते लिस्ट काढून ठेव बाबांना जायच टा आधी बाबा तुला काय काय पाहिजे ते आणून देणार आहेत.
ठीक आहे. बाबांस नी दे.
बाहेर कशाला बोलाल्यास
ऐकू येत नाही ग आधन मधण
गब्ब चिउला घेऊन जातो.
चालतय.
ते डोस्कुल हाय.
मी पण येतो कि मग. मी आलं तर चालत नाही होय. होय कनि ग चिऊ मी आणि तू आल तर चालत नाही होय.
लोड की नाय की काय? लाऊडस्पीकर लागत नाही ते काय
लाऊडस्पिकर नाही तो.
मग. ए बास.
सहा मिनिटे झा
मग.
थांब जरा एक मिनिट एक मिनिट थांब.
ह् य
हॅलो मग आणि काय म्हणल.
पखातल.
हम्मम
काय नाही जेवलिस?
हम्म जेवलू की मस्त कि वांग्याची भाजी होती.
हम्म
वरण्याच्या शेंगाची आमटी.
काय रे.
होय आणि काय?
उपवास होता.
होय तुमचा उपवास असेल आज मग. शाबू चांगली झालेली की नाही आज?
चालेल.
गडबडीत केलेली पटपट पटपट
हम्म अअ
मा अ
केळ कोण आणली ती
ते इशू खात्या म्हणून इथे दरवाजावर आल्यावर पप्पांना घ्यायला लावलेले.
हम्म काय
गेल्या वेळेचे ते पैसे दिलेसे काय केळेवाल्यचे.
पाठवल.
हम् हम्
हम्म ये मम्मी सगळयाच बघीन हो अ
हम् किती मिनटं झालीत. चालतेय ठीक आहे ठेवू काय मग पाऊस आला बाहेर होय पाऊस चालू हाय नव आमच्याकडे. तुमच्याकडे पाऊस नाही होय?
नाही रे
मग पेरण्या बिर्याणी परदानी केला का काय पाऊस नाही म्हणलं.
अ मी करा तेले राम फिरतो फिरतोय तेच ते करतोय शेंगा शेंगताना. तेच ते करतोय सगळं
हा
त्याना फक्त पैसे आणू देती.
काय
हम्म आपल्याला काही नोकरी न कराय होतय.
होय वेळ मिळाल त्याशिवाय कीय करीत नाही. सगळंच कसं मला मच होईल. तो काय चांगला आहे नव्ह म व्यवस्थित टिकवतोय नव्ह.
हो ते कधी आहे.
हो गेल्या वेळी काय घातलेलं.
आई
आं आ
ऐ आई ग.
येतात काय की गेल्या वेळी काय विकवलेलं.
हम्म... हे शेंगदा शिंगदाने
गेल्यावर पण शकणार नाही यावर पण शेंगदाणे नाही.
हम बरं चालते मला झोप आली ठेवतो.
ह ठेवा ठेवा‌